बोला काय चालू आहे?
काही नाही बा आताच काम संपले हम्म.
कसं काय आहे पाऊस येतंय की नाही?
नाही आज ऊन ताबत आहे चांगलच पाऊस नाहीेये.
हो काय इकडे पण तसच होतय इकडे पण ऊन आहे. ह्
झालं का जेवण तुमचं?
हो जेवण झालं आज कारल्याची भाजी केली होती. जस मुलांना लवकर जायला लागते तर मग लवकरच स्वयंपाक करायचा आहे. हम् हो वरण कारल्याची भाजी भात लवकर करून घेतल आणि जेव ग जेवण लागा ना खूप उशिरा झाला बारा साडे बारा वाजता जेवण झालं.
हा ना.
ह बाकीच
आता सर्व आटोपल्यानंतर आपल्याला आपलं कराव लागते. असं आहे बाकी काही सांगा? नवीन कुठं काही फिरायला गेले होते कि नाही?
नाही आता नाही गेलो फिरायला एवढ्यात.
नाही नाही आता कस पाऊस नाही आता पाऊस आता जाणार आहे आ आता जस पावसाळा लागला ना तर मग जातात ना आता फिरायच्या ठिकाणी चांगले आहे. आता कडक तपल्यानंतर पावसाळा सुरू झाला की तचे स्ळा चालू होता आमच्या इकडे तर खूप जणी म्हटलं आता वैष्णवी देवीला पण गेल्यात.
हो ना
हो सर्व मिळून अस पण
या टाइमला जातातच ना वैष्णवी देवीला.
हो हो आपल्या गाडी करून द्यायची मुलं बाळ सर्वजण सोबतच गेले सगळे ज मग आमचं होतं नाही जाणं आता जाऊ आम्ही थोड मुलं मोठे मोठे झाल्यानंतर.
हो
हम्म पण खूप चांगलं पाहण्यासारखं काय म्हणतात तिथ शिवलिंग आहे ना तर खूप म्हणजे खूप चांगला आहे म्हणतात. आपण फक्त ऐकला आहे आणि मोबाईल मध्ये बघितलं आहे फक्त. तस तर पाहण. नाही तस तर काही पाहण्यात आलंच नाही.
हा तिकडे मस्त आहे म्हणजे असं थंड वातावरण अस
आणि वातावरण आणि त्या तिथं म्हणत ह्या वेळेस ना ऊन असते अ आपलीकडे पाऊस असते. चालू मी म्हटलं हे तर वेगळंच आहे मग? आणि तिथे म्हणत उन्हाळ्यात का पाऊस चालू होते म्हणतात म्हणजे कस आता हे जातात ना तर आपल्याला माहिती सांगतात. तेच नाम
हम्म
त्यांनी सांगितलं होत कि ह पावसा उन्हाळ्यात म्हणा तो हिवाळ्यातला जो बर्फ असतो ना. अ तो उन्हाळ्यात वितळणं सुरु होते उन्हा उन्हा उन्हामुळ तर त्याच्यानंतर मग ते त्यावेळेस ना पाऊस चालू होते तिकडे. क क. नाथा यावेळे. ऊ नाही म्हणतात तिकडे अजिबात असं पावसाचं वातावरण नाहीये. मी म्हटल बापरे चांगलाय वाटलं.
हो.
चांगलं असेल.
हा ना तुमचे मुलं गेले असतील मग शाळेत.
हो हो शाळेत गेलेच ना काल संडे होता ना. आज शाळा आहे. आणखी काही सांगा नवीन.
नवीन तर काही नाही हम्.
मल तर इतकं डोकं दुखत होतो माझं खूपच म्हटलं. जास्तस ह काम पण वाढलेले होते. आणि कॉल्स पण चालू होते अ. त्याच्यामुळे खूप जास्त डोकं दुखत असत. थोडं बरं वाटत आहे.
हा ना.
आराम भेटल्यानंतर आणि गोळी पण घेतली ती मग मी डोक्याची.
हो ना.
हम् हम्.
आणखी आज बरं आहे मग आज चांगली आहे तब्येत.
हो आज बरं वाटत आहे ना तब्येत चांगली आहे कस जरा जास्त अस लोड. झालं ना कामाचा आणि. हम्म समजा हे फोनवररही बोलणं होतं चालू तेव्हा. कामही करणं चालू होती.
हो ना.
बर बरं वाटत आहे आज चांगलं फ्रेश ह वाटत आहे. काल खूप म्हणजे बरच न तो वाटतात. काहीच नाही कराव असं वाटत होतं.
हा.
आ हा तास दिलेला आहे हाफ आता पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचा त्याच्यानंतर मग आता बघू नवीन तास मिळते काय तर.
हो हा कंप्लीट झाल्यावर मिळेल ना मग दुसरा.
हो तेच म्हटलं. नाही मला काय वाटलं की सुरुवातला जेवढ्या आहेत ना तेवढेच कम्प्लीट करायचे आहेत का. पण त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे टास्क मिळाला. दसो दसो कंपट.
ती कल कलर कराय ती. तुमचे किती झाले मग.
माझे सोळा झालेले आहेत.
हो काे.
त बाकी.
मग तुम्हाला म्हणजे अकाउंटला बॅलेन्स वगैरे आला काय.
नाही बॅलनस ह पूर्ण ब झाल्यानंतर अ ते चेक के. त पाठवात आणि त्याच्यानंतर मग ते सांगतात की तुमेमं. म्हणून त्याच दिव य पूर्ण कप् झाल्यानंतर.
हो ना हो ना.
बॅले ते आप.
हम्म.
आता कधी कधी कोणते कॉस तर माझे असेच गेले म्हटलं खाली. झिरो झिरोमध्ये
हा हो माझे तर अजून एक पण कॉलनी जाणार
नाही का नाही होऊन जाईल कॉल करायचा त्याच्या ग्रुप वर ज्या महिला असतात ना त्या मेसेज टाकतात त्यांना कॉल करायचा की काही घेया का कॉल करू का म्हणून बोलतात ना ते करतात ना कॉल हो मिक्स झाल करत दोन वेने
हा
हॅलो ह
हा बोला
ते चुकून झालं त्याच्या काय का बोलणं चालूच कावाला आता चिड्याची कचणी करत आहे यांना फलाची ती खूप आवडते तर मग तं अ कारल्याची भाजी केली आहे त्याच्यासोबत मग तिळाची चकणी म्हटलं ते करून
हो ना जेवण बाकी आहे का मग अजून तुमचं
झालं यांचं हे थोडं लेट करतात ना हम्म माझं जेवण झालं तर मुल करतील तेव्हाच मी करून घे दुपारी नाही आता सुटी आहे सुट्टी होती तर तेव्हा त्यांच्या सोबत असत सुट्टी नाही तर मग आता स्वतःच केलं मी कशी नाश्ता करतात ना तर मग त्यांना थोडं उशिरा जेवण पाहिजे मता
काय म्हणते झालेय का शेतीतले काम
तुझे काम आता पेरणे झालेय आमच्या घरी शेती नाहीय हम्म
हा
त आता बाकीचे सांगतात की शेती ज पेरणी वेरणी झाले का ह घरा शेजारी आहे तर बघ सांगतात ती सर्वांच्या घरी आहे
हम्म काय म्हटलं
सर्वांच्या घरी शेेत आहेत म्हटलं इकडे फक्त आमच्या घरी नाही हा
बल
तठी आहे काय कायल मग शेतात शेत
आमच्या शेतात सोयाबीन आहे ना
हो का
हम्
ला आहे ना
कडी आहे सोयाबीन आहे
बरोर चगय
हो
त्या वेळेस ना फक्त पाऊस वेळेवर आला पाहिजे
आता तरोऊन तापत आहे पाऊस पाहिजे हो
आहे ना पाऊस जर कधी वेळेवर आला
हम्म
हॅलो
हा बोला ना
ी दो वाजे ते त्याच मोबाईलमध्ये कॉल येताय का
नाही इकडे यांच्या मोबाईलमध्ये आहे फो
ह
ह बस बाकी ठीक आहे.
हे
काही नवीन सांगा विशेष कुठं अ अं पंढरपूर पूरला गेला नाही का तुम्ही कधी
नाही पंढरपूरला गेलोच नाही आम्ही अजून
क
हम्म
जायचं राहिलं नही.
हो जायचच राहिल आता अजून झालाच नाही काही जायचं प्लानिंग
ह ह नाही गावातून आमच्या गावातून पण पालखी निघाली होती ना गेली होती. ह बाकीचे खूप जण जातात ना घरचे कोणीतरी जसं एक तरी जण जाते.
हो जातात ना.
बा
बरं
ठीके आहे मग ठेवते मग त्यांना वाढून देत मी तुम्हाला कॉल करती.
हो
ह
म